हॅलो? हा हॅलो?
हा हा.
बोला हा बोल.
हा अ काय नाही अ अ ताई जरा मला माहिती पाहिजे होती.
बोला कि.
हा तिथं कोल्हापूर जवळ, काहीतरी फिरण्यासखं काही ठिकाण आहे का?
आहे की. एक सादळे मध्ये का नाही एक रेस सोरट आहे बघा चांगल आपल्या फॅमिलीसाठी. ते फ्रेंड साठी आपल्याला एन्जॉय करायला चांगला आहे बघा. डे वाईज मिळते. पाहिजे तर स्टे पण मिळते. चांगल आहे तिथल जेवण चांगल आहे. लोकेशन छान आहे. जेवण पण चांगलं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे तिथ जेवण. आणि तिथले सगळ म्हणजे त्यांच सर्विस पण चांगली आहे. नाश्ता वगैरे सगळ मिळतय. अ मुलांसाठी लॉन वगैरे आहे खेळायला. भरपूर स्विमिंग पूल आहे. फॅमिली फ्रेंड साठी भरपूर चांगला आहे तिथ. एन्जॉयबल आहे. आपण स्टे पण करू शकतो. किंवा आपण पाहिजे तर दिवसभराच पॅकेज पण घेऊ शकतो. त्यांच्या अवलेबिलिटी आहेत तशा. पूर्ण पर पर्सन साठी तिथ पंधराशे रुप प बसतात बघा असंय तिथं पण खूप छान आहे. तिथून जवळपास निसर्ग पण बघण्यासारखं आहे. जायेण्यासा आपल्याला इचल करंजीतुन जाता येते. असय. एक वीस ते पंचवीस किलो मीटर पडत. असं आहे.
हो का हम्म म्हणजे स्वतःची गाडी घेऊन गेलेलच चांगल. कारण आता आहे. थोड ते मेन रोड
हो आउट साइडला आहे. आउट साईडला असल्यामुळ अ आपल्याला बेस पर्याय स्वतःची गाडी घेऊन जायला पाहिजे. असंय. पण कितीही लोक जाऊ शकतो आपण. त्यांचं ते रिसॉर्टचे म्हणजे एवढ मोठा आहे की पन्नास शंभर लोक जरी आपण गेलो तरी चालतय. अवेलेबल आहेत. तशा रूम वगैरे सगळं चांगल आहे. त्यांच
हा एका लग्नासाठी जरी शंभर दोनशे मानस हॅलो
हा बोला. हा बोला कि.
हा ते दोन दोनशे माणसांच्या लग्नाच जरी असेल तरी चालतय का?
चालतेय चालतेय पूर्ण गार्डन आहे. खेळायसाठी गार्डन आहे. बाकीच्या एन्जॉयसाठी ते गार्डन आहे‌. त्यांचे म्युझिक सिस्टम वगैरे आपल्याला अवेलेबल करून देतात‌. म त्या पॅकेज मध्येच सगळ समाविष्ट असते. असंय. आम्ही आता जाऊन एक दोनच महिने झाले बघा. तिथ गेलेलो आम्ही फॅमिली सगळेजण. पण खूप छान आहे बघा ते. एकदम
हा आणि कोल्हापूरच्या तिथे जवळ काय मिळणार. अस बघण्या
आणि म्हटलं तर तुम्हाला पन्हाळा आहे बघण्यासारख. पन्हाळ्याला. आपल शिवाजी महाराजांचं सगळं गड बघायला मिळेल आपल्याला. पन्हाळा आउट साईड म्हटलं तर. भर पुर आहेत ठिकाण. बघण्यासारखं. कोल्हापूरमध्ये गेला तर. आपलं महालक्ष्मी मंदिर आहे. बघण्यासारखं. महालक्ष्मी मंदिर आहे. रंकाळा तलाव आहे. गार्डन आहेत. आपलं अ म्युझियम वगैरे आहेत. तिथं. परत बजार बघायला मिळेल. कोल्हापूरमध्ये. आपल्याला.
आणि मग ते पंन्हाळ्यापासून ते पावनखिड काय जवळ आहे. का लांब आहे तीथून.
तिथून जवळ आहे. ते पण जवळ आहे. पन्हाळ्यापासून जवळ आहे. पावनखिंड. अगदी जवळ आहे. जवळ जवळ पासाच सगळे. ठीकान. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. जाता येते. वनडे जरी म्हणलं तरी तुम्ही सगळ करू शकता. असय. एक दिवसात. स्वतः गाडी असेल तर. एक दिवसात सगळं होऊ शकते. तुमचं. पूर्ण.
बजा आमच कस. तस चालला प्लॅन जाण्याचा. म्हणजे. जरी कोणाला सांगायचं असेल. तरी सांगायला येल असं.
हो हो. नक्की सांगा की. नक्की सांगा.
आणि जेवायला तिथं कुठं मग चांगलंय. जेवण तेन करायला.
जेवण पन्हाळाला म्हटला तर. गडावर छान जेवण मिळते. आपलं झून का भाकरी. चुलीवरचे जेवण असते. कोल्हापुरात तर फेमस आहेत. तांबडा पांढरा रसा फेमस आहे बघा. कोल्हापूरला. महाराष्ट्रीयन जेवण पाजे अस तर. तुम्हाला मिळू शकते. असय. आणि
तिथे भरपूर हॉटेल आहेत. असं सांगण्यासारखे काही नाहीयेत. पण बरेय. आणि जर महालक्ष्मीला जाऊन तुम्ही. जर महाप्रसाद घेणार असला. तर ती पण सोय उपलब्ध आहे. तिथं. जवळपास मंदिरापासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरच त्यांचा महाप्रसाद आहे. तो पण चांगला असतोय. तिथ. महाप्रसाद. ते सुद्धा तुम्ही घेतला तरी चालत. कसं. फिरण्यासारखा भरपूर आहे. कोल्हापुरात.
बरोबर ह. आणि आणखीन थोडी माहिती पाहिजे होती. म्हणजे जर आपण. हम्म. आता समजा कोल्हापूर. इचलकरंजी तुम्ही म्हणताय. तिथून निघालय. म्हणजे पूण जोतीबा, पन्हाळा वगैरे एका दिवात होऊ शकत.
हो हो होऊ शकते. सकाळी आपण लवकर निघालो ना. तर एक दिवसात. तुम्ही सगळं होऊ शकते. तुमचं. पन्हाळा, ज्योतिबा दर्शन. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन. रात्रीपर्यंत आपला प्रवास पूर्ण होऊ शकतो. असंय. एक दिवसात. सहज होऊ शकतोय. पण तुम्हाला जर स्टे करायचं असल. तर कोल्हापूरात करायला लागणार.
कोल्हापूरला राहण्याची सोय करायला येईल आम्हाला.
हां. करायला लागणार. कारण पन्हाळा आणि ज्योतिबावर इतक्या सोयी नाहीत. कि ते तुम्हाला करायचं असलं तर. स्टे सरळ कोल्हापूरला करा. असय.
म्हणजे शां
अ. हो हो.
जर परत, परत जायचं असेल आणि परत तिथं जवळ आणखीन काय असणार आहे दुसऱ्या दिवशी मग फिरायला कोल्हापुरात राहायला.
कोल्हापुरापसून मग तस बघितलं तर हं
नरसिंहवाडी काय तर आहे तिथ मोठ.
खेद्रापूर आहे बघा खेद्रापूर आहे नरसिंवाडी आहे नरसोबाची वाडी आहे. दत्त मंदिर आहे नरसोबावाडीला आणि तिथून एक सतरा किलोमीटर किद्रापूर पण आहे जुनं. प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर आहे बघा तिथ. ते पण बघण्यासारखं आहे मंदिर. अगदी वाडी पासून फक्त एक सतरा किलोमीटरच्या अंतरावर आहे बघा. ते पण होऊ शकते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते बघणार असलं तर. ते पण बघण्यासारखं आहे शिरोळचं एक गणपती मंदिर पण आहे बघा छान. ते जवळपासच आहेत तिथं बघण्यासारखं तुम्हाला ते जरी, ते दुसऱ्या दिवशी केला तरी चालते तुम्हाला. पण वाडीचं मंदिर खूप छान आहे.
आणि कनेहेरी मठ काय म्हणतात ते आहे कय तिथून जवळून.
नाही नाही नाही कनरेमठ इकड आउट साईड ला पडतेय. कन्हेरी मठ ला जर जायचं म्हटल तर तुम्हाला अख्खा एक दिवस पाहिजे कन्हेरी मठ पूर्ण मोठा आहे त्यामुळे बघण्यासाठी मग, तुम्हाला एक दिवस पूर्ण काढायला लागणार. इतकं इतकं म्हणजे मोठा आहे ते आवार. कि, तुम्हाला मग त्यासाठी डबल स्टे करायला पाहिजे असंय.
पण छान आहे बघण्यासारखं आहे. प्राचीन म्युझियम आहे सगळं कन्हेरी मठमध्ये हम
आणि तिथ कोल्हापूरातून आणि भवानी मंडप म्हणून काय तर आहे. तिथं काय फिरण्याजोग आणि काहीतरी शाहूमहाराज पॅलेस मग तिथ,
त ते पॅलेस वगैरे आहे तिथं. तिथं माधवार रोड म्हणून, नाही पण तुलाय वेगवेगळे कपडे ज्वेलरी वगैरे सगळे दुकान आहेत तिथे तुम्हाला ते खरेदी करायला येते. परत पॅलेस म पॅलेस शाहू महाराजांचा पॅलेस जुना आहे ते बघता येतो. तिथं पण उद्यान वगैरे आहे बघण्यासारखं लहान मुलांना खेळण्यासारखं आहे. भरपूर आहे कोल्हापुरात ब बघण्यासारखं भरपूर ठिकाण आहेत. फक्त आपल्याला वेळ पाहिजे एवढच आहे.
ह ह फक्त आमच्या वेळेनुसार आम्ही यायला पाहिजे आणि शनिवारविवारी असते का?
शनिवार रविवार आला तर तुम्हाला गर्दी फार भेटणार असंय. सगळं मग त्यानुसार रेट पण वाढत असतात शनिवार रविवारी. ऑड टायमिंग ला आलं तर तुम्हाला बेस्ट पर्याय होत. असं आहे शनिवार रविवारीत महालक्ष्मी दर्शन होण तर शक्यच नाही. अजिबात
कारण सगळ्या वेळ म तिथच जाईल आमचचा कदाचित
सगळा वेळ जर कोल्हापुरात गेला तर तुम्हाला बाकीच बघण्यात वेळच मिळणार नाही. तेवढा असंय शनिवार रविवार सोडून बायचान्स आला तर बेस्ट होईल अस.
तिकडे आले तर ना मी पुन्हा तुम्हाला फोन करेन.
हो हो हो चालेल चालेल घ्या
हा आणि आणि कुठं अडकलतर तुम्हाला फोन करेल मग त्या सांगा
ओके, ओके, ओके, चालेल घ्या चालेल चालेल ओके.
धन्यवाद
ओके.